हा आवाज येतय
हो येतय ना आवाज बोल
काय करत आहे
काही नाही बेसनची तयारी करत आहे भांडे लावले कदिवा लावला बेसन बेसन करावं म्हटलं ते सिविल ला गेले कण आल्यावरती भाकर टाकतील म्ह भात लावून देईल अससल चालू आहे अ आई पप्पा दोघं पण गेले ना ग
बापरे तुी सासूबाई पण जाते का
हो ना दोन द एक महिना झाला कंटिन्यू चालू आहे
बापरे खूप चांगली गोष्ट आहे इथ
हम्म कसं ते पायांचा व्यायामे अठ्ठेचाार एकोणपन्नास होते
बापरे चांगलाय या एज म
हम्म
मेन म्हणजे त्यांच्यात तेवढी इच्छा हम्म हो ना त्यांच्यात ती इच्छा होतय तेच खूप चांगला आहे
हम्म हम् त्यांच कस ते पाया थोडस त्यांना वाटत होतं पुढे जाण काही प्रॉब्म का सांगाल त्यापेक्षा जर असं व्यायाम व्यायाम केलेलं बरा पायाच त्यालं जरा ह् ते कारण ते देवदेव खूप करतात ना हा स्विमिंग्टन येते आता आ बिना फ्लोटरच करून राहिले आता ते ह
हम्म हम्म हम्म
पप्पाचं थोडं चालू आहेस लऊ मध्ये फ्लोटरशिवाय नाही करतत पण असं ते हाईटेड नाव त्यांची खूप
हो हाईट खूप आहे त्यांची
हा त्यामुंच
हम्म
हम्म
मग तिकडे कसं असते बेसन
इकडं इकडं बेसन मामर्जीनच करतो मी त्यांच पाहिलंच नाही मी अजून मी आला त्यांच एकदा पाहिलं होत पण त्यांना डायरेक्ट करून ठेवलं होत मी तब्येत बीमार होती तेव्हा ते पायनाच नाही आलं त्यांच पण हो असं बोल आपणची मदत लस ना ब वकनेस दिवस भरता प्रयती म्हणत नाही
बाई ते वातावरण चेंज झालं ना, ते सगळ्यांनाच झालं तसं
पहिला पाऊस
हम्म पहिला पाऊस ते होतेच,
हम्म अंग दुखायला बुढीचा म फोन आलता आज
हम्म काय म्हणे
ख म्हने अ ते कोत तरी मलमय म्ह जापनी बम काहीतरी ती मागून दे
वई आणि पैसे
पैसे म सांगतात तुम्ही कस मागणार मी सांगता आणि माझ अकाउंट माझ्या अकाउंटल अजून काही येन मला टाकले तीन हजार म त्यातली मी ्रेसि ड्रेस घेतली ऑर्डर टाकली एक ड्रेस मागवला मी इतका मस्त ड्रेस एकदम तुलते एकदम मस्त टलते.
लिंक पाठव ना मग.
ह कॉट सेट आहे थ्री तू काय का डबल एक्सेल मागून घेत नाही ह एक्सेल मागे एक्सेल एक्सेल मागव ह एल जरी माग होऊन जाे तुला
हो एल पण होते एल होते ना
एकदम म्हणजे मिशो मिशो मी कॉडसेट मागवला मस्त एकदम म्हणजे सुळसुळ म्हणजे जास्त हे नाहीे असता अ. काय म्हणतात त्याला हम्् ह लिंक टाकल मी. अजून मला वाटते काय मागूलं मी हान. द आठ ऑर्डर टाकला विचार कर.
बापरे! हो का.
कारण मग जो ड्रेसेस नव्हती न त्या त्यातली जॅकेट टाकली काही दोन जॅकेट टाकलं एक श्रग टाकलं म्हणजे कस. कुठं इथे बाहेर जात पटक श्रक घातलं जाय तिकडं
हो.
होम.
कोणता ड्रेस आहे तर पाठवाशील मला पण लिंक
हा लिंक टाकते. कॉडसेट आहे छान आहे कलर पण त्यांना आवडला सगळ्यांना घालत जाय म्हणे ह छान आला म्हणे ड्रेस मग म्हटल.
तु तुझ्या सासू सासूबाई सा घ्यायची श. कोडसेट
त्यांले म्हणल मी त्यांनी म्हणल मी. तर मग नाही म्हणे माझं कुठे आहे तुम्हाला चांगलेच ते पोरीस उरले म्हणे मग त्यांना. पंजाबी ड्रेस. हा मी म्हणलं पंजाबी ड्रेस त्यांना मग लाईक करून दिल त्यांना
हा हा.
ऑर्डर टाकतो आ म संध्याकाळी.
हा ओ.
हा.
चांगलं आहे ना.
हा तस एकदम म्हणजे ह जिम लावली का.
जिम लावली आज कालपासून काल गेलो. काल दोन तीन जिम लावल्या जिम पाहिल्या काल
अ सगळी जाऊन पाहिलं कोणतं कसं आहे कि पेड किती आहे? त्याचे पैसे वगैरे विचारले मग जिथे शुभमदादा जाते ना.
हा हा.
शुभमदादा म्हणे तिथ पा पा म्हणे तिथं तो कस शुभमदादाचा मित्रच आहे. आणि तो कमी पण करते जरा पैसे कमी करते. मग आ तिथ तिथ. जायचं ठरवलं आज गेलो होतो मग.
कोण कोण गेल त. माय वहिनीवर.
अरे वहिनीच कस आता ते म्हणजे त्यांचं कसं हे राहू शकते ना त्यां प्रेग्नें
हा बरोबर आहे.
काही उचल खाचल करण्यात अजून ते हे झालं. तर पडून गेलं तर मग म्हणून मग मम्मी म्हणे तू घरच करत जा म्हणे
हम्म त्यांची इच्छा होती का बाहेरची
नाही नाही त्याच नाही म्हणे त्यामध्ये अजून म्हणे मग घऊन जाईल म्हणे
हम्म
त्यांची इच्छा आहे ना आता कि बा हे काही असं हे करायच ते अधीराातच पाहून चदल लाड येते त्यांच्या बहिणीचा मुलगा गछट
अच्छा त्यांचं पानले तर पर्व आवडते तस
हा त्यांलाही आवडतात त्यांलाही
हा
हम्म मग त्या नाहीच म्हणे
होची इच्छा आहेता
हा
हम्म ते रे आतापासूनच करायलागत मग काही प्रॉब्लेम आताच समजतात ते
हो बाई त्यां तेच म्हटलं कारण की अ ही
म वाची पाय ना
मगे दिदीच कस झालं होतं मग ट्रीटमेंट घ्याव लागली
नाही ट्रीटमेंट घ्याच लागते आजकाल आपण हे जे प्रॉब्लेम आहेत ना पिरियडचे त्या लोकांना घ्यास लागते
थायरॉइड वाढलं ते तिनं काय केलं आधी दोन तीन वर्ष असं म्हटलं किंवा नाही नंत नर ठेऊ नंतर ठेऊ आधी एन्जॉय करून घेऊ दोघं मग ते काय झालं हा हा मोंदिबी आत्या मावशीशी त्यांना म्हटलं असेल की लगेच नाही हे करायचं आधी सगळ हे कर मग नंतर काय झालं मग जेव्हा इच्छा झाली ठेवायची तेव्हा मग ति ते थायरॉड निघालं वन खूप वाढ मग काही मे घ स सात वर्ष झा ती मुलगी शनाया हो भाई
मच महिन्याचा काय प्रॉब्लेम आहे
एखा एक दीड वर्ष ठीक आहे म्ह हा हो मी तिच्याच घरी आहे ते कस कोण हे कोण वाजवली
ह
हम्म ते मीनला आणि तिची आई गावाला गेलेली तमंग गन हा ती एकटी होती का तिनं मला बोलावलं ती पण आता बालिकाईशी बोलत तिकडे
हो का
सगळ्यांचे नुसते कॉलच चालू आहे पप्पा काय म्हणे काल
हा
सासून सून एका घरात फोनवर बोलू राहिल्या म्हणे मम्मी आणि राजेश्वरी बहिनी वहिनी किचन मध्ये आणि मम्मी बेडरूम मध्ये दोघी बोल दू राहिल्या पप्पाने काय लावलं मण ये पण मग आज वहिनीला पै
हा हा रेंज मधे एक,, रेंजमध्ये एक, रेंज, रेंज मधे. हा बैनील काय?
हा,, मंग पप्पा म्हणे, तुम्ही मनतऽ होते मणे काय? की सासूसून घरात आहे कायच्यात बोलू रा्यायला काय लावलं? का म्हणे,, आले माझे दोन हजार.
हम्म,
मी काय केलं,, माझ, माझं आहे ना एक असंच कोटक बँकच असच अकाउंट होतं तेऽ
हा, हा हा, मी काय केलं,, मी पण यातले पैसे काढून टाकलीऽ आणि याच्यामध्ये त्यांना दिलेलंऽ पैसे ठेवले सतराशे तेराशे रुपये असतील बस.
नाही, नाही, माझं ते अकाउंट कसं ते असंच आहे,,, तर मग त्याच्यात मी पैसेच ठेवत नाही. मेन अकाउंट दुसरा आहे,, तर मग मी काय केलं होत तोऽ अकाउंट नंबर टाकला होता,, मग म कायऽ हा, तर मग,, तीस मग. नंतर मग करून घेतलं मग,,, हं. हॅलो,
मग कशी आहे तब्येत वगैरे?
तब्येत चांगली आहे बाई,, आज माझा पहिला दिवस होऽ याचा जॉबचा,,, ह्. इंटर्नशिप झाली,, इंटरव्ह्यू झाला,, इंटर्नशिप झाल्यावरऽ
हा,, मग.
चालू आज पाच दिवस भर बाईऽ एकसारखं बसून राहा.
बापरे! कसा करत असेल बाई सजन दादा.
हम्म, अ ऽमग काही सोप नाही हे पैसे कमवणं.
हम्,
आणि एकता आज कसं,, मी असते जिम मध्येऽ जिम मध्ये पण मी आज हे केलं नाऽ आपलंऽ हा वर्कआउट केलं,, ते आज हाताचं खूप घेतलं त्यांनी- तो इतकं दुखवतो ते हातऽ
बाई,, हम्म,, आता जिमचं कसं रा मी सांगतो आता,, तू दररोज जाशील ना का रोज तर वेगवेगळ तुझ अंग दुखत राहील, कारण हर वेळच नाही का, ते वेगवेगळं हे सांगतात. वर्कउट. कधी लेगच घेतात, कधी ऍप्स असतात. कधी म हॅड मस्ते, तर रोज अलग, अलग पाठ दुखणार, रोज. मग आता पंधरा दिवस तू आता, दुखलं तरी चूप चाल किती वाजता
हो,, सकाळी सहा ते सव्वा सात. साडेसात पर्यंत, मंग बाई आधी मी लावली होती. ती जिम. तेव्हा तर साडे पाचलाच जात होतो आम्ही.
जायव तिकडं,, अस का सगळं बंद करून टाकलं.
काय बंद करून, हो, ते अग ते गावाला जायचं आलं, की मग असं वाटते आम्ही कसं मुंबईला गेलो होतो पंधरा दिवसासाठी.. मग पंधरा दिवसासाठी एक महिन्याचे पैसे द्याल पुरऽ ते का? तूच सांग,, ते तस हे नाही करत,, नाही नाही ते तसऽ होत मने. नाही,, मग त सगळे जण तशे दोन, दोन सुट्ट्याऽ हे करतील मणे.
हम्मम्
आता हा दादा पण त्याला म्हटलं तीन दोन किंवा तीन दिवस जर नाही आलं तर हे करशील का तर नाही म्हणे तसं नसते म्हणे म्हेने शुभम दादा तुले काय सांगा, शुभम दादा सध्या गावाला गेलेला आहे. कन्याकुमारी.
हो ना, ते स्नॅप दिसत आहे, कसं काय गेलं म्हणे एवढालाब.
ते त्यांना बारा ज्योतिर्लिंग पूर्ण करायचे आहे. तर त्याचा आता सोमनाथ, नागेश, बर. नाही.. नाही.. नाही.. बाकी चे. झाले एक -एक करतोस ना नेहमी, हेच राहिले फक्त.
अच्छा. हा हा हा श्री शेरा लागेल का तिथं? बाप्पा रे म्हटलं.
हो, मल्लिकार्जुन.
हम्म आपलं कधी होते काय नाहीत बा्पा. आता तू पहिले बाई लग्न करून उरक. जाऊदे बा शिवानी मला बकरा बनवा लागली, इकड जाऊ, तिकड जाऊ.
आणि शिवानी चा नवरा.